हा, काय करताय?
मी याला झोपवतेय.
हा लवकरचुकतय गज
नाही -नाही याला झोपवते, डाळ लावलेय
हा का.
त्यात माझी हा, त्याला झोपवतो झोपेत टाकत लहो अगं पावले होते ना मग ते दुपारी वगैरे ह पाहून आलेले होते ना मग ते दुपारी गेले मग दुपारी मगी पुढे होती ना मगडायरेक्ली वर गेली मग दिवस भरभरतीच होते झोपून घेतलं होतेला घेऊन मग संध्याकाळी साडेपाच खाली आली म
हा वर्दी कुठे आहे म्हणजे
वरती म्हणजे रुमल तकडे
हा हा अच्छा पाहुणे काल आले होते ना ते आज गेले का हो
हा
हम काॅश म पकता आता
डाळ भात लावतेय
हा सोबत भाजी पोहच
नाही नाही फक्त डाळ भात भाजी पोळी रोज रोज रोज रोज काय खार करणार आहे असा विषय असो सकाळी भां भेंडीची भाजी पोळी केली होती
हा का खाऊंगे त का दा का म सदारबाग
आमचे नाटकं नाही उलटते स्वतः सांगतात मला नाही आमच आमचं नाही त्या बाबतीत अस नाटकं
चांगलंय वग खायचं नाटकं नग पाहिजे बीतायचे मोर टेन्शन जातं माणसांचं
हम्म नाही तर असं काही नाही आहे की मी काम करतो आणि मला हेच पाहिजे आणि ते पाहिजे फक्त रोज रोज खिचडी नको पाहिजे असो म्हणजे मेनू चेंज पाहिजे ह आणि असं मलाही रोज रोज हो हो सर्व खातं काहीच नाही नाटक उलट माझं नाटक होत आधी कि मी हे नाही खायची ते नाही खायची आता सर्व खायला लागले लग्नानंतर
हा हा ह
हो वांग्याची भाजी तरी खाल्ली नव्हती कधी टोमॅटोची चटणी खाल्लेली नव्हती आता सगळं खायला लागलं मी
हा ना
मी घ्याय ोटशिवाय काहीच नाही खायचे ह का आधी काहीच नाही खायची भाजी म्हणजे तुला सांगू का डा्या सुद्धा ओळखता नाही यायच्या आधी मला
हो ना
आता सगळं येत जमत सगळं बनवते सगळं खाते असं
हा सिच्युएशन माणसाला बदलवून टाक ह चांगलंय पण जागलं
जबाबदारी पडते ना मग माणूस बरोबर करतचत छोट चादण करतो छोटं चादण खातो हो स्वतःच्या हाताच सर्व आवडत आईच्या हाताच सगळ्यांना गडला आयता भेटलं की आयता भेटायचो ना घरी अ
नाम हाय तर कोणा नाही पाहिजेल बई
ह अगं त्याने ना झोप काढली दिवसा आता ना तो झोपायला नाटकच करेल थोडसे हं
हा ते दिवसभर झोपले मग काय रात्री नाटकच राहत त्यांचे
हम्
आता नाही होत त्याला मात आज बरं वाटतंय ना आता
नाही नाही आता ठीक आहे आता करतोय तीन टाइम्स ही
हो ना चांगलंय मग. झोका म्हणजे कसं बांधलाय तुम्ही असं घरात अ
हा घरामध्ये नॉर्मल आपण झोका कसा बाणतो लहान बाळाला तसा.
हा नाही असं खिडकींना बांधलाय का ते खिळ ठोकलेत.
नाही नाही ते काढलेत ना त्यांनी. हूक्स काढलेत ह हो हो. ते फ्याणच हाय ते बहुतेक काढलेत त्यांनी पण ते छोट छोटी जागा पडत होते ना म्हणजे तो एकदम असं वाचून जाय चा मग आम्ही ना पाईप लावून दिलेलाय बांधून दिलेलाय पाईप.
असे हाय का हा म्हणजे मग ते दोर चौडा केला असल तुम्ही. हा तेच ते एकदम आस वाकल्या सारखं हून जातना पोरांना मग झोपता नाय येत
लावलं त्यांना म्हटलं हे रिक्स हाय म्हटलं त्याच्या अंगावर पडून भिडून जाई मग त्यांना म्हटलं तून आतून म्हटलं लेस व्याला आणि बाणधु म्हणल मग एकदम छान बसलं ते पाण्यासारखं हा नाही त्या पाईपलाईन मी खेळणे अटक काऊंन दिलं दोरे बांधून. देसी जुगाड हा. ह देशी जुगाड झाला तो. मग काय तो पाळणाग घेऊन परत तो काही कामात येत नाही नंतरून काय उगाच खर्च करायच.
आणि नंतर तो
ह हो आणि ते म्हणायला हऊसच ते हौस करण्यासारख्या भरपूर गोष्टी असतात.
तेच ना ते काय नुसतं पाळणा आणून आणि तो पण असं झोका अस व्यवस्थित देता येत नाही त्याच्याने पण हालतो तो खूपच.
हो आणि काय ग बाळ असं थोड स तो उठून बसायला लागला, आगावपणा करतो जस सपोज. म्हणजे तो जर काण बिन होऊन गेला तर,
हा तेच ना पडला बिडला अजून त्याची भीती हम् तेच ना.
ह
हलका राहतो तो झोका खूपच. हम्म.
होय का.
हा ते मम्मी काल तिकडे जेवायला बोलवल होतं ना ते माझ्या बा बा वारले तर बाहेर काढताना.
हा हा बाबा म्हणजे वडिलांचे वडील का?
नाही नाही माझ्या मम्मीचेच वडील वारले म्हणजे एक महिना झाला त्यांना,
हा हा हा
हा मग ते इथंच गावातच होतं ते बोलवता मामा चुलत मामा हाय मग त्यांच्याकडे गेली होती ममी. त्यांचं ते ऐकवाचं पाणी पित नाही नळाचं पाणी पीता. हा आणि आजारी पण होते खूपच ओ.
ह हा नाही वय झालं म्हणजे काहीतरी येतच ते आणि आजारी पडता आणि चालले जाता.
ते म्हणजे हॉस्पिटलला खूप ट्रीटमेंट चालू होती त्यांची मग ट्रीटमेंट होती कसली आणि त्यांचं काहीच वाढून गेलं जखम जखम होऊन गेल्या होत्या त्यांना खूपच
डायबेटीज असेल मग त्यांना.
नाही काहीच नव्हतं त्यांना कसलाच आजार नव्हता त्यांचे फक्त ना दोघी गुडघे चालले गेले होते. ते शेतात काम करायचे ना ते हा. मग त्याच्यासाठी गेले होते ते तिकडडे अहमदाबादला मामा राहतो तिकडे ड्युटीला.
हम्मम्म आता आमचे बाबा ना वडिलांचे वडील तर ते म्हणजे कंटिन्यू त्यांचा व्यायाम वगैरे झालाय एवढे पडलेले पण होते तरी सुद्धा म्हणजेऊन गेलेलं होतं ह व्यवस्थ तिथून गेलेल होतं पण मग ते काय जाण्यासाठी काही निमित्त लागतं का मग ह मग शुगर होती ना त्यांना डायबिटीस होती मग ते जखम वगैरे वाढून गेली मग ते दु दुखणं त्याच्यामध्ये मग काय किती कॅपॅसिटी राहणार आहे माणसाची
तेच ना किती सण करणार आहे आणि खाण्यापिन पण बधून गेलो होतं माबांचं
हा हा आमचे भाबा कडक होते
हो ना त्या बाबांनी पण खूप मनसे येत हा ना एक तर म्हणजे माझ्या बाबांची लहान भाऊ सर्वत म्हणजे अजून तीन भाऊ बाकी आहेत पण त्यांच्या पहिले सर्व जे लहान होते ते वारून गेले कॅन्सर मु हा ना त्यांना पण काय अजून महिना पण झाला नाही त्यांना पण वीस एक दिवस चालेत
हम्म हम्म
आजारामुळे मग का आजाराच कोणी वाचत नाही आणि गरिबाची परिस्थिती राहिली म्हणजे कितीत तरी तील दवा खा अच सिवल वाे प नक्शा देेतत नाही मवाली नाही झोपत का
नाही ना ग झोप काढली त्याने कसला झोप येल तो आता
आणि असं एक वेळचा झोपला म्हणजे त्याला झोकरायची गरज नसेर पडत ना
नाही ग बाई झो का द्यावा लागतो पाहुणे आलेले होते गुन््हा मुन् बसलेला असं दाखवतो जसं मी एकदम शांत आहे मी मम्मीला त्रासच देत नाही ह ते बी म्हणे कि हा शांत आहे म्हणे म्हटलं हा शांत आहे म्हटलं तो
ते ना त्यांना समजतं पण कसं काय पण कोणी आलं तर शांत राहायचं असं
काय नाही आता काय आता सगळे हुशार बोर
ते ना तरर अल्ट्रा अल्ट्रा प्रो नि घालीित पर सर्वे
हम् हम
आपणच होत फघत शांत
ह ह
अ ना एवढा नाही व पण आताची खूप कस गॅरेक म्हणजे
आत्ताज पोरांना सर्वच
ते एका रीलमध्येध्ये तर बघितलं मी आताच्या पोर म्हणजे पोटातूनच सर्व शिकून येत हा ना
ह
तेन
अगं याला काय समजतं एके दिवशी ननी टीव्ही लावलेली होती ताई तर तो टीव कडे बघत होता मया बाजूला अगदीच रडायचा ना तीन चार वेळा त्याची गंमत बघितली टीव्ही कडे केलं का मस्त आरामात बघायचं टीव्ही पासून आस तोंड फिरवला का लगेच रडायचा म्हणलं बापरे याला काय समजते टीव्ही मग तेव्हाच मी यांना बोलली म्हटलं आ अजिबात टीव्ही आणि मोबाईल अजिबात नाही चालवायचं म्हटलं नाही तर सवय लागली तर लागली म्हटलं हे तू स साडेतीीन महिन्याच्या मुलाला काय समजतय मग
तेच ना म्हणजे आत्ता त्याला एवढं समजतंय सवय लागल्यावर किती समजेल म्हणजे त्याला
हो तू हसतोय का रटतोय
ह् ह
आवाजोर हसतो पण आहे आणि रुडतो पण आहे तो
हा का
बघ आता मी बोलली ना लगेच रडायला लागते
तो नाही त्याला झोप येतो त्याला झोपेल तो म्हणुन रडत असेल
झोपून आलेला आहे तो
हां बोलू पण देतनच नसनार ना तुम्हाला फोन वर
ह हा म्हणजे आवाज येत नाही ना समोरच्याचा कोण काय बोल त्याच किरकिर किरकर
तेच ना आपलं पण चितं लागत नाही ना तो रडतो मग कसं काय बोलायचं असं हो
तु़़ झोप रे
माझी फ्रेंड पण झालेली आता डिलेव्हरी ती पण तिच पण द्यायच
म का
हा खूप च रडतोय झोपवून देऊन द्या का त्याला
हो आहे ना त्याला बाहेर निघायचंय त्याच्यासाठी नाट म्हने त्याला खेळणार नाही तो त्याला धरायला पाहिजे आता
बाई स्वयंपाक झाला असेल तर मग बाकी असेल पण अजून
हो डाळ झाली काही नाही फक्त फोडनी द्यायची आहे
हा भात केला गेला का आधी
अ नाही कुकरवर चीडाळ काढून लागत तस भात टाकलंे
हा हा बघान
वेगाने चालून गोष्ट हम्म ब खेळ ना चांगलेलं आहे ना ते हातात धरून घेत नाही
ह ह
आता झोपलाय की
त्याला ना आता फिरवायला पाहिजेल असं वाटतय मला
हम्म ते हो तेच बस बस बस
काय रे प्रांशूल हे प्रांांशूल
आरसा दाखवते त्याला आरसा पाहायला आवडत ह ह
अ बई ह ह जास्त दाखवायच आणि आरसा
अस काही नसत ग उलट म्हणजे चांग ते येतील बघ तू युट्यूब ला बघावं तर तुला सांगेल
हा काय माहि मला मला सांगता असं दाखवायचं नाही
पण सांगतात
हू हु तेच ना आरसा दाखवायचा नाही आणि ब बघायचा नाही आरशाकडे
नाही नाही ते बाईंने काही पण लावून ठेवलेलं आहे
हो ना ह ह
उलट आहे ना बाळ शिकत बाळ शिकत हे कस हे कस
हा जेवढं लवकर चांगलं जेवढं शिकवलं तेवढं चांगलं आहे ना
बाळ उलट शिकत की इथं पाहिलं तर पण दिसतो
प्रच ना काही पण काय माहिती काय सायन्स आणि काय लॉजिक लावलंय त्यांनी
हुम
तुम्ही तिकडनं करता का मग
हो हो करते मी
हा झाला माझा टँक व
हा ठीक आहे
हा
थोड्या वेळात करते मी कॉल
चालेल चालेल ठीक आहे हा मग कसं बोलणं होऊन जाईल म तुमचा पण होऊन जाईल म्हणून
ठीक आहे चाले
हो चालेल
ह